हॅलो अजित हाय हॅलो
हॅलो
हा आहे दरवाज..
हा बोल आता
काय चालू आहे?
काय नाहीय आवरायलो
मस्त मजेत ना मग
हा तू सांग
मजेत मी पण मी आज मी आज पनीरची भाजी केली होती तर मी आज तुला पनीरची भाजी पनीरच्या भाजीची रेसिपी सांगते ह
हा सांग
तर पहिले पनीर घ्यायचं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं त्यानंतर ते जस जर आपल्याला कच्च टाकायचं असेल तर कच्च टाकायचं तर ते भाजून तळुन..
अ आवाजही नाही तुझा नीट
ब आता येतोय
हम्म हा येतोय.
जर मी तळून घेतलं होत तर काय करायचं एका एका तव्यामध्ये किंवा एखाद भांड्यात तेल टाकायचं त्याच्यामध्ये पनीरचे काप टाकायचे, चांगले लाल होईपर्यंत त्याला भाजून घ्यायच, भाजून घेतल्यावर काढायच ते तेल तसच राहु द्यायचं जीरे मोहरी वेगळे वेगळे मसाले टाकायचे आणि ते ते खर ते सगळं करायच्या आधी कांदा, टोमॅटो आणि वेगळ्या वेगळ्या म चिरून त्याची ग्रेवी तयार करून घ्यायची ह नंतर त्यात नंतर त्या तेलामध्ये जेव्हा मसाले टाकले ना वेगळे वेगळे ती ग्रेवी त्यामध्ये टाकून छान लाल होईपर्यंत त्याच पाणी सुटेपर्यंत त्याला मस्त भा... हलवत हलवत राहायचं. जोपर्यंत त्याला म.. पाणी सुटत नाही की काय मस्त छान लागत नाही तोपर्यंत म्हणजे एकदम अशी वेगळी भाजीच तयार करून घ्यायची
हा हा
परत, पर ते पनीर आपण जे कापलेले आहेत, तळून घेतलेले आहेत- ते त्याच्यामध्ये टाकाय-
हम्म हम्म
ते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते मस्त मिक्स करून घ्यायचं जसं जेवढं आपल्याला हावंय तेवढं पाणी घ्यायचं म्हणजे पाणी टाकून घ्यायचं जेवढं आपल्याला ते पातळ घट्ट जस पाहिजे तसं करायचं ते. हॅलो आवाज येतो हा तेच ते त्या नंतर ते टाकल्यानंतर तो गॅस बंद करून ठेवून द्यायचा. हॅलो
हा येत तोय तुझा आवाज बोल
येतेल येते तू हेडफोन घातला असशील तर हेडफोन काढून ठेव असा आवाजही नाही तुझा नीट असं वाटले मोबाईल लई लांब धरलास तू आणि बोलायलीस असं व्हायले
हॅलो आता आवाज येतोय?
हा आता येतयले नीट, म सांग आता नीट,
हा तर आपण पहिले काप करून घेतले, त्याच्यानंतर तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मसाले टाकून त्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आपण त्याच्यामध्ये टाकली ती परतून घ्यायची पूर्ण, सगळी परत तून घेतल्यानंतर तर त्याच्यामध्ये आपण पनीरचे केलेले काप टाकायचे.
हा आणि ते ग्रेव्ही कसशी कराय ची कशाचे काय काय टाकायचं क्या बात ये
ग्रेव्ही मध्ये टोमॅटो टाकायचा, कांदा टाकायचा, जर असेल तर फुलगोबी टाकायची नाही पत्ता गोबी टाकायची आणि जर अस्सल आणखीन काही जर टाकू वाटलं आपल्याला तर टाकायचं जर आपल्या चवीनुसार टाकायचं, त्याच्यामध्ये पण आणि, ती मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायची ग्रेव्ही परत बारीक वाटून घेतल्यावर ती ती लाल होईपर्यंत परतून घ्याय त्या तेलामध्ये मसाले टाकलेल्या परत त्याच्यामध्ये पनीर मसाला टाकायचा जेवढा हवाय तेवढा परत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चविपुरत परत त्याच्यामध्ये पनीर काप टाकल्यावर ते झाकून ठेवायचं आणि जसं जेवढं आपल्याला घट ट्ट पाहिजे जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तस तश हिशोबाना त्याच्यामध्ये पाणी ओतायचं
हा हा
आणि- अस- मोस्टली त्याच्यासोबत सगळेजण गाजरचा हलवा पण करतात.
पनीर सोबत
हा म्हणजे पनीर पनीर आपण चपाती सोबत खाऊ शकतो किंवा पुरी सोबत खाऊ शकतो आणि असं साईड -साईड डि डिश अ स्वीट म्हणून गाजर चालं हा गोड गाजरचा हलवा साईड डिश म्हणून करतात. तर मी तुला हे पण सांगते की गाजरचा हलवा कसा बनवत
हा हा सां
पहिले गाजर खिसून घ्यायची जेवढे जास्त होतील जेवढं जास्त खिस होईल तेवढं जास्त गाजर होतील म्हणजे जेवढे गाजर जास्त असतील तेवढं ते पाणी शोषून शोषून तेवढं गाजर कमी होत ते अ पर आप ण गाजरचा हलवा बनवताना जर एक किलो गाजर घेतले ते नीट स्वच्छ धुून खिसून घ्यायचे परत ये खिसल्यावर एका- एका कढईमध्ये म्हणजे ए
हळू- हळू -हळू -हळू सांग नाही फास् कर सांगायलाच समजत ह हा
हा ठीक आहे गाजर खिसून घ्यायचे पहिले गाजर खिसून घेत घल्यानंतर एखाद्या भांड्यात मस्त साजूक तूप टाकायचं ते थोडं गरम होऊ देेत च परत त्याच्यामध्ये आपण खिसलेला गाजर त्याच्यामध्ये टाकायचा परत ते गाजर छान परतून घ्यायचं त्याचा वास येईपर्यंत
हां हां
तर ते अ परतून घेतल्यावर ते दहा मिनिट शिजण्यासाठी झाकून ठेवायचं
हा हा आणि ते वास येत म्हणजे वास कसला येते कारण गाजर तर ऑलरेडी लालच असतय ना मग कि ते कसं कळणार ती परतालय म्हणा
अ ते त ते तर तसच परतायचं दहा मिनिट
हम् हम्
हा परत परतल्यावर परत ते परतल्यावर त्याच्यामध्ये दूध टाकायचं दूध किंवा खावा टाकायचा
हा हा
परत ते टाकल्यावर दोन्ही पण टाकलं पण चालेल जर आपल्याकड खावा अवेलेबल. असेल तर खावा टाकू शकतो फक्त जर दूध अवे्लेबल असेल तर दूध पण टाकू शकतो.
हा हा ठीक आहे.
हा मग ते टाकल्यानंतर त्याचा पूर्ण कलर चेंज होऊन जातो दूध टाकल्यावर दुधासोबत आपण साखर पण टाकू शकतो आत्ताच साखर टाकून घ्यायची किंवा आपण नंतर पण साखर टाकू शकतो साखर चवीपुरती टाकायची.
साखर डायर त्याच्यामध्येच टाकून द्यायची का.
हा दुधा दुधासोबत टाकली तरी चालतं. आणि दूध दुध टात ण दहा मिनिट शिजायला ठेवायचं. नंतर जरी साखर टाकली दहा मिनटानंतर तरी चालतं आणि अगोदर दहा मिनिट अगोदर दूध टाकलं टाकलं साखर टाकली. तरी चालत. आणि अ जेव्हा आपण गाजर परतत असतो ना तेव्हा तूप टाकत टाकत गाजर भाजायचं. गाजराचा खीस भाजून घ्यायचा.
हा.
आणि मग गाजराचा किस भाजून घेतला. त्याच्यामध्ये दूध टाकलं त्याच्यामध्ये साखर टाकली कि परत परत ते दहा मिनिट अ शिजायला ठेवायचं. अस दहा दहा मिनिट करत अर्धा पाऊन तास होतो आणि अर्धा पाऊन त तासानंतर गाजराचा हलवा आपला रेडी होतो.
हा ठीक आहे मी बनवून बत्ते.
हॅलो. हॅलो.
हा येतय आवाज.
हा. अ मग त्याच्यामध्ये आपण काजू बदाम वेगळे वेगळे ड्राय फ्रूटस पण आपण टाकू शकतो. आणि ते टाकायचे त्याची आपण बारीक पूड पण करू शकतो त्याचे मोठे काप पण करू शकतो किंवा ते जसे आहेत तसे टाकून द्यायचे. त्याच्यामध्ये वेल हा गाजराच्या हलव्यात वेलची पूड वेगळे वेगळे आणखीन जे जे ज्यान जन त्याला चव येल असं जे आपल्याला आवडेल ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये
अ गाजराच काप आपण असं खिसूनच टाकाव असं काय नाही ना असं अर्धे अर्धे कट करून पण टाकू शकतो ना.
पण ते त्याच्यान जे स्वादिष्टपणा येतो ना ते ते कापून टाकल्याने येत नाही.
हम हा.
हा म्हणून सगळेजण मोस्टली खिसूनच घेतात. आता आता मध्ये नवीन ट्रेंड चालू आहे ना. पण त्यांना जास्त जर.
हा हा.
त्याचे जर रिव्ह्यू बघितले तर असं खिसून केलेलाच चांगला आहे असं म्हणतात सगळे. म्हणून मग खिसून खिस खिसून केलेलाच फायदेशीर ठरतो.
हा हा नाही तर किसायची जरा किटकिट. आहे ना ज
आपण ती किटकिट जेवढी आहे तेवढंच ते खायला पण चांगलं लागत. ते ना.
हा ते आहे.
हा मग ते किटकिटच्या पेक्षा ते चांगलं झालेलं चांगलं वाटत. मग ते उगाच काहीतरी झाले. ते नाही चांगलं वाटत ते परत खाऊ पण नाही वाटत.
हा ते पण आहे.
आपण सोप्या पद्धतीने करायला जातो पण त्याची चव बिघडून बसते.
हा हा ठीक आहे. मी पण करून बघते सांगते परत. कसा झालाय तो.
हा आणि मग पनीरची भाजी गाजराचा हलवा. आणि पनीर सोबत खायला. आपण तंदूर चपाती आपण काही बनू शकतो जे घेतले ते एका प्लेटमध्ये सर्व्ह करायचं. आणि मस्त खाईन. चव.
अ ठीक आहे ठीक आहे बनवते मी दोन्ही प रेसिपी बनवून सांगते. कश्या झाल्या ते ठीक आहे चालतय. ठीकय.
हा. बाय बाय.